हा बोला की
हा जेवलीस?
जेवली की तु
आत्ता जेवाय बसलुय ब मी कामावरन येऊ
एवढा लेट होतोय?
हा. एकला सुट्टी होत्या येऊन जरा पाणी आलत ग, पाणी जरा भरलं.
हम्म हम् दुपारचं पाणी येते व्हय?
पाणीच तसं काय नाही, कधी सकाळच येतय, कधी दुपारच येतय, असं काय फिक्स टाइमिंग नाही आमच्या इकडे.
हम् कधी येईल तवा येईल.
एवढंच की आता आधी जरा संध्याकाळ सोडत होतीत, रात्रीच आता बंद केल्यात.
मग तुम्ही जर घरात रोज पाणी येतय?
चार दिवसून पाणी येतय आमच्या इकडे.
मग ते तुम्ही आता समजा घरात नसला तर पाणी आलं तर मग.
अम कोण तर भरतय की, मग त्यासनी फोन लावून बोलवून म्हणजे गल्लीतली कोण पण फोन करत्यात नाही जवळच आहे हितून सोड. हा मी येऊन भरून जाते.
म्हणजे पाणी पुुरते चार दिवस.
मोठे मोठ सगळं बॅरल साठवण आहे नई, साठवणला आणि आमच्याकडे आल कि कस दोन तास कंपल्सरी पाणी असतय त्यामुळे भरून पण होतय. हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो. हॅलो.